हा हा नमस्ते, आवाज येतोय का माझा?
हा येतोय येतोय, बोला ना.
ह काय तर थोडीफार जरा सणांचीच माहिती पाहिजे होती जरा तुमच्याकडून
हा हा हा सांगा ना
अ थोडी हा म्हणजे ते कस वगैरे तुम्ही साजरा करतात ज थोडस माहिती घ्यायची होती
हा आता आता आमचं मोहरमचा महिन चालू झालाय
हा
हा आता पंधरा सोळा तारखे बसून नाही का दहा दिवस मोहरंचे असतात नाही का
हा
हा तर नव्या दिवशी आमच्या इथं काय करता माहितीे का भाजी किती करी बनवली जात म्हणजे नाही का सेत तांदूळ आणि त्यामध्ये डाळ टाकून खिचडी बनवतात आणि भाजी
अ भाजी कशी
नव्व्या दिवशी मेथीची भाजी किंवा मग ते नाही का ह्याच्याशी तांदूळच काय म्हणतात त्याला ते
अ हा म्हणजे ती अ पालेभाजी असती ती ना
हो हो हो हो त्याची भाजी असते ती येत हिचाच मान असू जास्त कररून पण आता काही सगळेजण आता मेथी वगैरे बनतात नाही का पण ती येत्याच भाजी मान असत जास्त कर मग ती भाजी खिचडी बनवून आमच्या त्या मोहरंजवळ घेऊन जातात बरं का आणि त्याच्यावरती मंग अ ते देवच नैवेद्य वगैरे दाखवून मग घरी यायचं दुसर च्या दिवशी परत मग मोहरमच सकाळचं मोहरम निघायचे आतमध्ये नाही का मोहरम संध्याकाळी मिरवणूक असते चालते चा अगोदर नाही का आम्ही मग रोट बनवला जातो बेकरीमध्ये तर रवा असो सात खर दूध मवलायची कलर वगैरे सगळं टाकून असे ना का रोट वगैरे बनवतात आणि मग संध्याकाळी मिरणूक असते ना का त्याची मोहरमचंद गावामध्ये पूर्ण मिरवणूक काढून मग परत तर संध्याकाळच्या वेळेस त्यांना पाण्यामध्ये नाही हे करायला नेतात सोडायला नेतात कसं गणपतीच विसर्जन करतात तस विसर्जन हा तसं विसर्जन करतात त्यांचं पण आणि मग ते जे आपण रोड बले असेल ते संगती द्यावा लाग एथड स नैवध्य म्हणा.
ह हा मी ते रोट खाल्लेले आहेत बरं का ते छान लागतात ते रोट आणि इथं आमच्या इथं भट्टी वगैरे पण आहे ना. त्यांना सामान वगैरे नेऊन दिलं ना ते रोट खूप छान बनवून देतात.
हो हा आणि त्यामध्ये मावा वगैरे जर टा मग अजूनच छान होतात.
हो मावा वगैरे टाकला की ह ते किती दिवस टिकतात ते रोट आणि
ते काय आपले पॅक बन ाब्यामध्ये ठेवल्यावरती मच पंधरा दिवस महिन्याभर पण राहतात पण त्याच ठेवायला असे व्यवस्थित ठेवायला लागत ना.
हो ते छान लागतात. ते म तुम्ही सणांना वगैरे तेच बनवून घेता का घरी बनवता तुम्ही
नाही हो बनवूनच घेतो आता घरी घरी पण बनवतो एवढं आता नाही का बनवूनच घेतो जास्त करून हा आपलं सगळं मटरेल घेऊन जायचं दूध वगैरे सगळं आणि आपल्या समोरच बनवून घ्यायचं. भट्टीमधून भाजून घ्यायचं नाही का
लगेच बनवून देतात का.
हो तिथंच थांबून बनवून घ्यायच.
हा म्हणजे छान की गरम गरम तर छानच लागत असेल. खायला ते का पहिले तुम्ही नैवेद दाखवता. आणि मग नंतर खात
नाही नाही नैवद्य नैवद पहिलं नाही कायच नैवद्य दाखल्याशि हा नैवद्य दाखवल्याशिवाय नाही खाती आ
आणि अ कंप ऐ कपडे वगैरे खरेदी केले का नाही नवीन
नाही ह्या दहा दिवसामध्ये आमच्यात कपडे वगैरे नसतात ईदला असतात.
हा
ईदच्या वेळी हो हो हो हे दहा दिवस मध्ये नाही कपडे वगैरे नाही खात घेत नाही काय नाही नवीन कपडे पण घालती नाही. आणि मग हा रमजनी ईद अ बकरी ईदअसते. रमजान ईदला पण खूप मजा येते नाही का पहिल्या दिवशी तर मेहंदी वगैरे काढतात. मग दुसऱ्या दिवशी नवीन कपडे वगैरे नाही का आठ दिवस पंधरा दिवसापासून शॉपिंग चालू असते तशी नवे नवे कपडे ड्रेस वगैरे काही शॉपंग पिहले सामान वगैरे घ्यायचं बांगड्या वगैरे नाही का
हा हा
आणि मग ईदच्या पहिल्या दिवशी मेहंदी वगैरे काढून दुसऱ्या दिवशी मग सकाळ सकाळ सकाळने आंघोळ करायचे, स्वच्छ मस्त आणि त्याच्यानंतर मग सकाळ सकाळ पहिल्यांदा दूध वगैरे तापून देवाचं ते शीर कुंभा बनावं लागतो आम्हाला आधी शीर कुंभा आणि गुलगुली बनवावे लागतात. नाही का ते गोड असत भजे सारखे खालेत
हो हो मी खाल्लेत ते गुलगुले खाल्लेत छान लागतात. ते पण गव्हाच्या पिठाच्या असतात ना त्यात गुळाच पाणी वगैरे अ हा मग ते खालेत मी ते आणि शिरकुभा पण खाल्लाय खूप छान लागतो तो ते कसं बनवतात ते शीरखुर्मा
शीर कुंभा मधे नाही का सगळे आमचे आपले काजू बदाम हे सगळं असत नाही का मनुके चारोळे हे सगळे टाकावं लागतात त्यांतर शेवई दूध पावा वगैरे टाकून बनवतात. ते बनवल्यानंतर मग सकाळ सकाळी मग देवाला नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर साडेआठला नाही का नमाज असते आमची
हा हा
जेंट्स सगळ्यांनी नमाजला जायला लागत नमाजवरून आल्यानंतर मग सगळ्यांना भेटायची दिवसभर याच्या घरी जायच त्यानी त्याच्या घरी जायचं खूप मजा येते
आणि प्रत्येक एकमेकांच्या घरी शुभेच्छा द्यायला जातात
जातात हो हो हो जातात आणि तो दिवस इतका हा पाहुणे वगैरे येतात पण त्या दिवशी सगळ्यांच्या घरी असतना दुसऱ्या दिवशी जगात ईद भेटायला
हा हा म्हणजे हा हा हा
दुसऱ्या दिवशी जाता मग ईद भेटायला तुमची माणसं आमची माणसं भरपूर येतात नाही का म्हणजे असं नाही का आमच जास्त तुमची पण माणसं भरपर येतात नाही का शीर कुंबा वगैरे खायला परत शुभेच्छा द्यायला न भेटायला येतात ना आणि मग दुसऱ्या दिवशी ईदला मग कुठेतरी अ दर्ग्यावरती जातात मस्त घरून काहीतरी बनवून न्यायचं आणि तिथे जाऊन मस्त सगळेजण एन्जॉय करतात बसतात. दर्ग्यावरती गेल्यावरती हो खूप छान वाटत ते वर्ष वर त्याचं ते नाही का काय म्हणतात ना ते जे एन्जॉय कराल्यात त्या स मनातून जात नाही छान वाटत एकदम तुमचं तिकडे होतं का हे सगळं
हो हो मला माहिती आहे म्हणजे मी बऱ्यापैकी म्हणजे आम्ही म्हणजे माझ्या मै मैत्रिणी वगैरे पण मला सांगायच्या ना माझ्या मैत्रिणी पण होत्या होत्या ना आम्ही जायचो त्यांच्या घरी जेवायला वगैरे आणि माझ्या आई माझ्या आईनी पण आहे ना ते काहीतरी उपवास केलेले ते ते रमजानचे शेवटचे तिन ऊपवास असताना ना काहीतरी? खूप महत्तवाचे असतात ना ते पण ह म ते पण उपवास आईने केलेले मग ते आईला ते शेरा हा काहीतरी ते शेरा वगैरे फुलांच घालं तात ना ते घातलं होत आई ला हा म्हणजे माझ्या मैत्रिणी पण होते, शाळेमध्ये हो
हम् हम् ह महिनाभर उपवास असतो तुम्ही नाही नाही काहीच नाही पण असं वाट त नाही का आज उपवास आहे आज त्रास होणार. देवाला पण काळजी असते ना बिलकुल काही वाटत नाही.
तुम्हाला भूक वगैरे पण लागत नाही ना? अस असं पाणी वगैरे पिवूशी पण नाही वाटत ना? असं म्हणजे नाही का की हा बाबा नाही का असं नाही त काय काय वेळेस का होत मुद्दाम हून
तीन चार च्या तीन चार च्या नंतर होतो त्रास पहिला पहिला नवीन नवीन नाही का! नंतर सवय लागल्यावर काहीच नाही वाटत.
पण तुमचे उपवास सगळ्यात कडक असतात? काही, खायचं नाही काही नाही नाही पाणी प्यायचं नाही, आणि
हो महिनाभर महिनाभर.
एक दिवस आपल्याला उपवास करायचा म्हटलं की कंटाळा येतो. हो नाय का भूक लागते त्या दिवशी जास्त
हो ना हो ना हो. नाही आमचं कस आणि संध्याकाळी उपास सुटतो ना दिवसभर उपसा असतो सकाळी पाचच्या नंतर टायमिंग संपतो. आणि संध्याकाळी सात ला उपवास सुटतो साातच्या नंतर आहो पाणी आणि जे आपलं बनवलेलं असत ना काही कोणी काय भजे बनवतो! कुणी काही गोड बवचं ते थोडस खा पाणी पिलं क फुल होतं एक दमपोट ते दिवसभर काही खाल्लं नसतं. त्यामुळे एकदम अस हे होत मग खावाशी पण वाटत नाही परत खई असं नाय का!
आणि मग तुम्ही काय खाता? मग आपली भाजी पोळी चपाती वगैरे
हा हा हा तेच नॉर्मली नॉर्मली जेवन.
तर तेच करता ना सकाळी पण आणि
हो हो हो भाजी चपती खात तर कोणी दूध भाकरर कोणी दही भाकर दुध चपाती असं नाही का खजूर संध्याकाळी उपसाला सोडायला हा उपस सोडायला खजूर असत ते कस हजुरमत म जास्त प्रमाणात हे असत ना म्हणजे विटॅमिन असतात त्याच्यामुळे ते खाल कार कारण की दिवसभराची जी आपली जी भूक जी लागलेली असती ते संध्याकाळी एक दोन हजू खाल्ला तर त्याच्यामध्ये नाही का भरून नकी शरीराची जी झी झायला असि तती हम्म खजूर चांगला असत खाल्ल्याला
खजूर हो खजूर चांगलंच असतात म्हणजे मी तेच असं ऐकलं होत की खजूर वगैरे खातात तेव्हा नाही का उपासं सोडताना वगैरे वेला
हा हा हा सोडतात ना खजूर कंपल्सरीच असत खजूर बाकी कुणी काय बनवतं कुणी काय बनवत नाही गोप सोडायला समोसे वडे भजे परोठे असं कोणी ज्याला जस जमल तस ते बनवतात
हा हा म्हणजे जस आपल्या आवडीनुस सर असं काही नाहीे की हाच पदार्थ बनवायचा असं काही नाहीे
ते आपण आपल्याला जे आवडतं ते बनायचो सोडायला तर एवढेच असत
हा हम् हम्
चांगलं वाटतं ईद ईदच आहे ना ती रोनकच खूप छान असते त्यावेळेची हो सगळं स्वच्छ सगळं स्वच्छ करावं लागत सगळ घरामध्ये कपडे वगैरे सगळे एकदम चकाचक करून मंग सयसन करतात ना
हो हो
हम्म धन्यवाद ताई तुम्ही बोलले धन्यवाद धन्यवाद
हो हो ठीक आहे ठीक आहे ध हो हो धन्यवाद थँक यू
हा हा थँक्यू